हॅलो
हॅलो हा आवाज येतो का? हो हो तुम्हांला अशी कुठली रेसिपी वगैरे माहतीय का अस लगेचे म्हणजे गोड मध्ये किंवा अस ह्याच्यामध्ये? नमकीन
गोड मध्ये जर म्हणलं तर आपलं एक तर चक्की गुडदाणे वगैरे हेेते आणि मग काय म असं नमकीन अस म्हणलं की म्हणजे कशामध्ये पाहिजे तुम्हाला? म्हणजे असं आप्पे व
पण हा गव्हाची पिठा पासून बनल तर चालतय उलट ते चांगलं आहे ना
होय गव्हाच्या पिठापासून
त्यामुळे कोणत ही अस चांगल चालेल गोडामध्ये पण चालतंय मैद्याचं किंवा कोणत तरी
आपलं गव्हाच्या पिठापासून काय आपल्याला वगैरे मोदकच हे मला एवढं माहिती आहे आणि एक ते आमच्या इथे असं करतात कि बुलबुले म्हणून एक तुम्हाला माहित असेल ते करतात त्याच्यामध्ये गव्हाच्या पीठामध्ये असं पाणी मिसून, थोडस त्यामध्ये गुळ घालायचा. आणि आप आपण जस बेसन पोळ्या भाजतोय ना तशा पद्धतीन भाजायच ते ते पण एक होतय गव्हाच्या पिठापासून आणि गव्हाच्या पेठापासून म्हणजे अस तूप, म्हणजे बर अप्पि वगैरे पण होतात की गव्हाच्या पिठापासून. म्हणजे तूप वगैरे, घालून. ते भाजायच वगैरे. आणि त्याच्यामध्ये काय तर गुहाच काय तर करतात ओ, मी पण एकदा काय एक काई ट्राय केलं नाही घव्हाच्या हच्यापासून एवढं. हा
आहेत भरपूर मग ते आपल विचार या म्हणलं असं कसं ते युट्यूबला वगैरे बघतेच की रसायन
होय युट्यूबला काय भरपूर भेटतात, जे आपण करू शकत नाही ते पण युटू ट्यूब सांग
सांगतात हो. मला कस गोड जास्त आवडत त्यामध्ये
हा हा हा गोड जास्त. एकेकांना तस क्रेविंग असतय गोड खायचं. च हे ते
हो आणि गुळापासून तर मग चांगलंच जे गुळापासून बणते तर चांगलंच असत.
होय ते तर आहेच. गुळापासून वगैरे आपलं ह्याच पण हम् काय ते बेसनच पण होतंय की ते. म्हणजे बर्फ बर्फी होते की बेसनची आपण तुपामध्ये हा ते पण होते बर्फी होते ते म्हणजे काय तर अस इन्स्टंट जर पाहिजे असेल म्हणजे थोडा वेळ कमी आहे
हम हम ट्राय करायचं बघते ट्राय करायचं हो ते
होय काहीतरी करायचं. तस जरी असलं तरी चालतंय. म्हणजे
मला कस नवीन, नवीन अस ह कुकिंगमध्ये नवीन, नवीन पदार्थ करायला आवडत असतात.
हा, हा, हा, हा.
हा ट्राय
ट्राय करायला, खायला पण आवडतात होय आणि विषय काय आपण केलेला असतंय ते दुसऱ्यांनी म्हणजे दुसऱ्यांनी खाऊन ते सांगितलेल लई आवडतंय असं असतंय. काही तर हा, हा. म्हणजे आपण केलं ना आपल्याला एवढं वाटत नाही चव वगैर पण दुऱ्याच नेऊन हा कसं झालंय, कसं झालंय हे सांगय
मी तर सारखं सगळ्यांना, भावांना तेन विचारते घरात कसं झालंय? सारखं, सारखं विचाराय
होय म्हणजे एखाद्याच असं वाटतंय ना की, हा बाबा हेला हे पदार्थ आवडतंय. तो करून घालण्यात पण म्हणजे छान वाटते. आणि तो चांगला झाला असला तर मग काय विषयच सोडून द्यायचं.
कशा हायसा? होय. आहेत भरपूर रेसिपी, पण आता भरपूर काय काय केलंय गोडामध्ये पण वगैरे असं चांगलं येतय त्यामुळे म्हंटलं मग बघूया.
गोडामध्ये काय जे काय असेल म्हणजे आपलं आपलं काय करतात जास्त रेसिपीमध्ये गुळागुळ किंवा साखर हेचाच वापर करून जास्त रेसिपी असत्यात. तेच, तेच घरातलेच पदार्थ असतात. गव्हाचे पिठाचे
नाही ओ गुळापासून यक्ष पण जास्त असतात असतात गुळापासून पण. हं नाही थोडंफार आपल्याला माहती आहे, थोडफार नाही असं हाय ना ते पण.
ही ते अहो ते केक वगैरे पण करतात म्हणजे गव्हाच्या
हं. झाले लोक तर भरपूर सगळं गुळापासूनच बन
होय. होय आता शुगरपासून नाही जास्त आणि आपल्याला कस इंस्टंट वगैरे पाहिजे असेल की एकतरी ईनो तरी घालतात नाही तर एक तरी सोडा तरी वापरतात.
नाही, नाही ते चुकीच इनो आणि सोडा वापरन ना पोटासाठी ते घात क हाय आणि लहान मुलांसाठी तर ते चांगलंच चांगलंच नाही ते. होय इनो ना जस गॅस वगैरे धरतो ना तो त्यामुळे ते इनो सोडा ते मला
विषय काय माहती आहे काय आपण एक एका प पदार्थाला तेवढा वेळ द्यायला लागतो ते म्हणजे आंबण्या साठी म्हणा किंवा तो तयार होण्यासाठी ते एवढ म्हणजे ते लोकांना झा ना मी तुम्हाला बघा इंटनट दाखवते करून असं झाले म्हणजे हमखास इनो किंवा सोडा येतोयच असंय त्याच्यामध्ये असं पंधरा मिनिटांना करणार म्हटलं तुम्ही त्याला हेच करून, काय म्हणत्यात ते म्येगणेट होऊनच देत नाही डायरेक्ट म्यारीनेट सॉरी मॅरिनेट होउनच देत
होऊ देत नाही. हो तेच ना अर्धा तास अर्धा तासाचा तो शिजणारा पदार्थो तो पाच मिनिटात दहा मिनिटात शिजवून तयार कर
होय ते तर आहेच सगळीकडे तस झालंय आता त्यामुळे लोकांसनी मा म काय वाटतेय काय ले हा बाबा लगेच होतय करूया ट्राय असं होतय ते.
ते पण आहेच.
केक वगैरे करायचं असले की तेच आहेत. ते.
सगळं त्यातच केले्ये क्रीम वगैरे तर ते किती कसत तयार करतात किती ते सॅड तयार करतात ते सांगाय
होय तेच की त्यामध्ये काय बोलाय च काम नाही.
त्यामुळेस घरात आपलं आपलं साध जरी बनवलं तरी किती ते चांगलं लागतं ना ते घरात.
होय ते तर आहेच घरातलंच सगळ्यात भारी बघा.
हा.
ह. मगा आंनी काय? काय नाही बघा आता आवरायचं. आवरून आंता ह. किंवा आमचं जरा आंता मग जेवणाच बघायला पाहिजे असंय
ह हो हो किती आज आले पाच वाजत आले. तिकडे कासलं कसलं आप
कळतच नाही चारच्या नंतर मला तर टायमिंगच कळतं नाही की चारच्या नंत तर कधी सहा वाजले कळतच नाही अस होते मुलगीमुळे कळत नाही आता ते उठलेच आणि काय उगच मिश स्टर आहेत म्हणून नाही तर मग तवाच आली असती माझ्याकडे असय तीच हम्म ह मुलांचं काय हो आताच तेनी राग त्यांना काय कळत नाही. काय हे म्हणजे कुठलं काय ख माहितच नाही हो. कुठला आपल्यासाठी चांगला अजून पण नाही आ एक पाच वर्षाच्या नंतरच थोडा दिवसान कळणार, कसं पण कळायला होय चालू होते आता आणि आता कस मुलं ऍक्टिव आहेत मुली पण ऍक्टिवेट ऍक्टिव्ह हायत सगळी.
राम राम. होय. आवाज कमी येतं तुमचा.
हॅलो बोला.
हा बोला हा आता येत हा नेटवर्क हम्म नेटवर्क प्रॉब्लेम होत असेल.
नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम असेल ओ.
हो हो. अजून तर आमच्याडे काही पाऊस नाहीये सध्या नुसता अभाळच झालेलं आहे.
काय बोलला?
सध्या म्हणलं पाऊस नाहीय. काय? पण आभाळच आलेलं आहे फक् का?
नाही इथे पाऊस येऊन गेला. आता मगाशीच येऊन गेला चार ला हम्म. पाऊस काय कधी पण येतोय, कधी पण जातोय. एक दहा पंधरा मिनिटं झालं, अर्धा तास झाले की झाला.
आता पावसाळा चालू झाल्या मुळे होईना आता या आठवड्यात, त्यामुळे उन्हाळ्याचा पाऊस हा
होय होय तेच की.
बाकी काय म्हणताय?
बाकी काय नाही बघा. बाकी आता काय घरातलंच फक्त.
बाहेर कुठे काय फिरायला वगैरे जात नाही का?
ते की बाहेर असं पण आता मुलगी मुळे नाही.
हम् हम् ह मुलगीला घेऊन जायचं फिर
होय जातय होय नाही जातय तस तस जातय सोडा आता एक फक्त ट्रीप खूपच मोठी खेळणी आहे आता करायची आहे. जरास ई त्या हेच्या नुसार आता
हो नाही आता ह्या वेळेस पाऊस पण जास्त आये त्यामुळ पाऊस जरा कमी आल्यावरच मग. तर प्लॅनिंग करायचं. हा त्यामु सांगत. नाहीय ओ उडला सगळीकडे कि पाऊस जास्त आहे म्हणाल्यात सगळीकडे ह्या वेेळेस
होय. आग आम दरवेळेस तेच सांगतात आता काय माहीत आता काय होतय.
हम नाही गेल्या वेळेस पण पाऊस पडलाय जास्त त्यामुळे तर पाणी ह्या वेळेस सगळ्यांना पुरलं ना या वर्षात
हा होय होय होय हूता सोडा त्याच्या गेल्या वर्षी पण हूताच
हा.
हम्म.
काय सांगतायेत तर अस पण.
काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही हं हं काय हुईल कमी पण पडू शकते होय असं पण आहे दोन्ही पण निवांत
हम.
हम.
बाकी काय?
काय नाई बगा हाय आता काराय हम्म. निवांतय आता. निवांध घरी हाय म्हणल्या, निवांध झाल सोडा. बाहेर जॉबला वगैरे असले की जरा आहेच.
आम्हाला पण सकाळी आवरून जावं लागत, परत यायच दुपारी जेवायला घरी जाते ना. मग एक तास सुट्टी घेऊन जेऊन मग परत जायाचं. आणि संध्याकाळी यायचं मग- मग आवरायचं घरात. आणि आमच्या घरातले म- मम्मी पप्पा त्यांच्या सगळे सगळेच जातात ना जॉबला.
हा हा हा हा हा त्यामुळे ते अ हे होतंय
हा निम्म निम्म आवरून काम. हो जायला लागते स
हा
चालेल करूया बोलूया परत हा हा.